हॅलो.
आला आवाज? हो येतोय मला आवाज, तुम्हाला येतोय माझा आवाज? हो हो व्यवस्थित.
पण मला डबल-डबल आवाज येतोय माझा.
माजा रोज असच होतय सगळ्यांच, सगळे असंच म्हणतात की डब लं आवाज येतोय! हो डबलच आवाज येतोय. त्याच्यामुळे कि काय माहिती. काय माहिती आता असल, चला जाऊ दे पण काय हरकत नाही हो ते आहे. हो चला विषय तेच-तेच. म्हटलं तुम्ही जे गुलाबजामून बनवतात ते, कसे म्हणजे क
आपल्या रेडीमेड पाॅकीट आणता कि कशी खव्याची बनवतात, तर खव्याच आणत असल तर म्हटलं काय टाकतात.
टाकतात त्याच्यामध्ये, हा मी म्हणजे खव्याचेच बनवते.
अच्छा.
च्छा आणि समजा पाव किलो खवा असेल, तर अ जवळ-जवळ त्याच्या अर्धा गव्हाचं पीठ टाकते मी, पाव म्हणजे पाव असेल तर त्या हो, अर्धा पाव किलो च्या गव्हाच पीठ टाकलं तर चालतयं का? हो चालत. खूप छान होतात. हो का, मी फर्स्ट टाइम तुमच्याकडून गव्हाचं पीठ टाकता हे ऐकते. नाही नाही, मी गव्हाचं पीठ टाकूनच करते म्हणूनच सांगते मी आणि थोडीशी साय टाकते त्याच्यात.
अ म्हणजे मळतानी तुम्ही पिठही टाकतात, आणि सायही टाकतात.
त्यात खूप थोडीशी साय अशी बचबच होईल, अशी नाही ओ. कि आपलं नाही नाही, हा ते पातळ झालं की हा काही उपयोग नाही त्याचा हा. तर गव्हाचं पीठ आणि खूप वेळ त्याला असं छान आपण हे करतो की नाही, मथून घेतो त्याला. म्हणजे हा हा पूर्ण त्याला थोडं पाच दहा मिनिटा पर्यत अच्छा अच्छा! मसल करायची म्हणजेच त्याची खूप हे करून घ्यायची, आपण कणिक कशी पोळीची भिजवल्यावर त्याला मऊ मऊ कशी कडकडीत मळतो, तसं हाताने ती पारगी करून घ्यायची. हा हा, मऊ मऊ मऊ मऊ खूप मऊ करुन असं मस्त कणिक मिक्स करायचं छान.
चला खूप भरपूर करायचं. आणि मग ते छान म्हणजे थोडक्यात आपण भाकरी करतो त्या टाईप कसं मळुन घ्यायचं. हा खूप मळुन घ्यायचं व्यवस्थित पिठात त्याला आपल्याला समाधान होईपर्यंत हो का अ ह आणि म्हणजे ते असं फुलून येतं छान मिक्स होतं ओके मग मिक्सर मध्ये टाकलंत. नाही चालत का नाही हातांनी करायची प्रोसेस असती ही थोडं कष्ट आहे पण मग खूप. टेस्टी लागतात अच्छा पण. मग ते खातानी पूर्ण छान छान छान मिक्स केलं तर वाटलं तर आपल्याला च असं चिमुूट भर सोडा वगैरे टाकायचा त्याच्यात नाहीत.
अच्छा
अच्छा त्यानी खूप छान फुलतात.
आणि मग हो सोड्याने आणि फुटत वगैरे नाही ना म्हणजे कधी कधी लाईनी जातात बघ मी नाही टाकत. म्हणजे टाकत असतात ते मी सांगते मी नाही टाकत सोडा त्याच्यात खूप असं. छान मळून घेतल्यावर त्याला गरजच नाही पडत त्याची. त्यास मळून गरज नाही पडत अस बरोबर हा हा. तर ते छान असं मऊ मऊ मऊ करून. घेतलं की मग त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून. आणि तूपात काय करून घ्यायच्या खूप कमी हे ठेवायचं एकदम लो फ्लेवर. तो हा हा तुपात नाही त्या तेलामध्ये हा. आणि पण खूप बारीक हे. तर ठेवायची त्याची जोतवर तळायला. मंद आचेवर तळायचं त्याला. आणि मग तळल्यानंतर लगेच पाकात घालायचे पाकाचं काही अवघड नसतं त्याच्यात.
नत साक्ष साखर वेळ. चाचणी बनवायची ती. वगैरे मग पाव केजी ला किती समजा. मी अंदाजाच करते अस काही मोजून. थोड त्याच्यात हो का अंदाज बघून. हा म्हणजे किती बनतात आणि त्याच्या क आपल्याला. पाक वगैरे आवडतो मुलांना त्याच्या सोबत घ्यायला कस कसं आवडतं तसं. हो ड्राय पण आवडतात. तर मऊ होईपर्यंत छान. त्याला हे करून आणि मग गरम गरम पाकात तळून टाकून द्यायचे ते.
हो हो.
हो हो खूप छान झाकून ते नंतर जेवायच्या वे. चालत तस आणि ठेवलं मुरल्यावर तर अजून छान लागतात.
हो ना हा मुरल्यावर तर एकदम सॉफ्ट होऊन जात ना ते.
जात ना ते. छान मऊ होऊन जातात ते. अ वाटलं तर आपण वेलायची आणि केश. पण टाकू शकतो त्याच्या पाकामध्ये टाकायचं ते
हो
हो पाहिजे तर. तेच तेच अ म्हणजे पावकचे जर प्रमाण असत तर गव्हाचं पीठ किती घ्यायचं. अानी म्ह त्याच्यात छान मावेला आता खूप हे पण नाही व्हायचं ते मी अर्ध्याच्या जवळ टाकते त्याला.
पण म्हणजे असंही नाही व्हायला पाहिजे की खूप फिट फिट लागलं पाहिजे. आणि असं नक हो ते चांगलं नुसत मग खव्याच चांगलं बांधता येत नाही ना नाहीत. टाकतात नाही नाही ते अस ते बगडून जात ना. मग ते असं छान बांधता येईल असा अंदाजानी आप आपल्या आपल्या माझी कामं थोडी अंदाजानी असतात. हा हा आता अंदाजानुसार तुम्ही करत असाल त्याला माहिती बरोबर. मी मोजून नाही करत काही काही ते म्हणतात ते उपवासाच कस तरी आरोरी. स पीठ राहता ना आरू हा आर. हा आ रूडचं पीठ जे असत ना ते पण टाकतात. णे हो ते पण चिकट असत सारख असते ना त्याच्यात.
हम्म हम.
ह होत ते कोडी मैदा पण टाकत मी आता गवच तुम्ही मला सांगित. नाही गव्हाच मी गोवा. टा बघा खरच खूप छान लागतात मी तर नेहमीच बघ. म्हणजे जळत वगैरे काही म्हणजे कमी गॅस ठेवला की बरोबर ते मस्त सप. सोनेरी कलर होत अस खूप मंदाचे वर तळायच त्याला आच नाही लागत ना ख. ते कस मचेवरच करले तरच ते असे कणखर आणि एकदम हलके हल. बोलत ते बोलस
ह म्हणजे मग ते कसे पाकात टाकले की इझिली प पाक ते शोषून घेतात ना.
तात छित्रित्र. मस्त मऊ होऊ ना आत पाक जातो त्याच्यात. अच्छा अच्छा हा तुम्ही कसे बनवता. हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हा आवाज नाही येत आहे मला हा कधी कधी नावा आवाजाचा प्रॉब्लेम आहे कधी आवाज ब्रेक होऊन जात नाही तर आवाज येतच नाही अच्छ म्हणून मी म्हटलं हा हायकिंडिक हॉल वरती आहे अच् अच्छ तुम्ही कसे बनवता म्हंटलं मी अ मी कधी कधी नाही ते गीटचं पॉकेट आणते कारण आमच्याकडे खवा खूप कमी प्रमाणात मिळतो अच्छा अच्छा मग मग ते रेडीमेट आणायचे ते दुधात म्हच वगैरे बॉल्स करायचे ते आणि साखरेच पा काकडे ठेवायचं ते पण तसच म्हण दचेवररती तळून घ्यायचं आणि सेम प्रोसेस ज आप तल्यावरती पाक करून ा मिळत ना मग ते क दुधातून त्याच्या काय अस सामग्री ते माहि ह ते पण कारण खवत आपण कसं म्हटलं खवा म्हणजे म्हटलं ओलसर असतो त्याच्यातलं जे असत खव्याचं प्रमाण ते ड्राय असतं पिठासारखं ते ड्राय केलेलं असत का ना ते टिकायला लागत म्हणून ट्राय केलेलं असत ते हो हो पण त्याच्यात गवाच आपलं सॉरी म खव्याचं प्रमाण खूपच कमी असतं वाट होते हो का मी नाही केलंय कधी कारण मी असे बनवते ना नेहमी तर मी पण अजून म्हणजे मला वेळ आला ना खवा तर मग मी खव्याचेच बनवते ते खुपच छान खव्याची एकदम ओरिजनल टेस्ट लागते, खूप छान लागते कारण हल्ली सगळं आता पण म आता नसल, तर गिफ्टच पण चांगलं आहे गिफ्टच पण छान ते कधी कधी आपल्याला बदल पटकण काही करायचंच आहे आत्ताच्या आता तर
हो.
हो, त्याच्यासाठी चांगलय लवकर होऊन जात ते आणि गिफ्ट ची क्वालिटी ना ती छान आहे हो हो, गुलाबजामची. छान होत, पण एवढंच की त्याचे म्हणजे असे भरपूर नाही बनत आता खव्याच्या आपण कसं अ पावशेर जरी आणला त्याच्यात आता मैदा गहू टाकलं समजा गव्हाचं पीठ ते भरपूर होत भरपूर होत ते मोजक असत, तस याच नसत हे फक्त श पीठ असतं बरोबर बरोबर हा मग त्याच वजन आणि वजणालाच कमी असत, हो वजन पण त्याच हलकंच असत ना हा. त्याच्यामुळे कमी होतात ते त्याच्यामुळेच. म तुम्ही सांगितलेले छान म्हणजे, मला आवडले ती रेसिपी गुलाबजामन चालेल, बघा करुन गव्हाच पिठं टाकून. करून बघा आणि मग म्हणजे एखाद्या वेळेस बाय चान्स मैदा नसला पीठ नसलं तर, गव्हात त्याच्यासाठी आपण थांबू नाही शकत. हा नाही, आपण गव्हाच पिठ टाकुन करू शकतो, खूप छान होतात गव्हाच्या पिठाचे.
हो ना, ह ह.
ह ह. आणखीन काय काय बनवता, तुम्ही मग?
हॅलो!
हॅलो! कॉल पण आवो सारखे काही ना काही हा हा येतच राहते, हा हा हा त्याच्यामुळे आवाजच सगळच बघा. बरोबर बरोबर, तशीही वेळ संपत आलीय आता. मी म्हटल, तुम्ही- तुम्ही आणखीन काय काय बनवता? हॅलो! हॅलो!